हा बोला मॅडम
एत का मॅडम आवाज
हो येतोय काही नाही आता काम चालूत गेट पास झाले आ एक्झिट करते
ओके ओके सगळीकडे तेच असतं हा टाइम म्हणजे वर्किंग पिरियडच असतो जेवण वगैरे झालं की नाही हो ना डडेली बिझ ून जात आहे ना सकाळपसून दुपारपर्यंत
हो खूपच आज तर खूप ल म्हणजे आज लोक आली इथ ऑफिसला त्याच्यामुळे खूप धावपळ झाली
हम् हम् हम्
बाकीचे काम टाकून आली म
चालूच राहं रेग्युलर तोच रुटीन असतं
हा ह
अजून काय सोशल मीडिया वगैरे काही बघात की नाही तुम्ही
हा बघतेना
अ सोशल मीडियावर येणार एक आचार्य प्रशांत आत्रे म्हणून एक एकदा त्यांचं बघाल आचार्य प्रशांत बहुतेक ते पण त्यांचे विचार इतके छान असतात ना खूप मस्तपैकी आपल्याला माहिती सांगतात बरक ते आणि लेडीज विषयी ते फार छान सांगतात
प्रशांत अते
हो हो हो आचार्य प्रशांत अते होते
हा चालेल बघेल मी नक्की त्यांच्या
हम्म नाही बापरीे
तुमच्या झाराात जेवण
हो हो जेवण वगैरे झालं. चालय तेच वर्किंगची कामं चाले पण एकदा आहे ना सोशल वर् तुम्ही त्यांची खंच माहिती बघा म्हणज त्यांनी ना लेडीज विषयी. प्र्येक गोष्टी इतकी छान सांगितलेली की मुलींनी स्वतःच्या पायावरच उभं राहिलं पाहिजे आणि लग्नच का कराव बं काय गरज पडली म्हणजे आपण म्हणतात ते की लग्न करून का दुसऱ्यांची हवाली करायला जायची हमाली करायला जायची. स्वतःच्या पायावर उभं राहा एक लेडीज म्हणून स्वतःच स्वतःसाठी उभे राहा तुम्ही लग्न करून याची त्याची मजुरी करायची. त्याच्यापेक्षा स्वतःचं आयुष्य स्वतः जगा कुनाच्या हाताखाली. जाऊ नका इतक छान विचार सांगतात ना ते खरंच एक दोन वेळेस बघा तुम्ही त्यांची व्हिडीओ. मस्त सांगितलेली त्यांनी माहिती म्हणजे फारच असं इम्प्रेसिव्ह आपण त्यांचा एक व्हिडिओ ऐकू आणि दुसरा व्हिडिओ ऐकल्याशिवाय राहणार नाही. अस होणारच नाही मस्त इन्फॉर्मेशन सांगितली. कालच संध्याकाळी माझ्या मिस्टरांनी मला एक लहान मुलीचा व्हिडिओ ऐकवला म्हणजे त्या व्हिडिओ. काय होत माहिती का त्या लहान मुलीनी घरातली परिस्थिती सांगित ली असेल बॅ नॉर्मल बोलण कॅजुली पण ती मुलगी एक पाच सहा वर्षाची होती पणी इत की म्हणजे मोठ माणूस कसं बोलेल बा अ त्यांचा काही बिर्याणीचा वगैरे बिझनेस असेल तर त्या बिर्याणीच्या बिझनेसमध्ये कोणीतरी तीन हजाराची उधारी केलेली होती. तर त्याबद्दल ती ते शेजारच्या ताईला इतकं छानपणे सांगत होती की नाही ते दहा दहा वीस वीस रुपये देत. असं करतात तस करतात. बोलली एवढ्या एवढ्या मुलीला एवढ्या गोष्टी कळतात. म्हणजे आत्ताची पिढी किती फॉरवर्ड झालेली आहे.
ह् हो हो.
तिचं ऐकणं इतकं होतं ना म्हणजे काही गोष्ट ना ती अ शिव्या वगैरे सुद्धा तिनी बोलून दाखवलं की तुम्हाला असं जर कोणी बोललं. तर खरंच तुम्हाला तर आवडेल का असं तस पण एक हे वावग पण वाटतं बरं का की समोरची मुलगी म्हणजे शिव्यां वगैरे मध्ये तुम्हाला सांगते आणि तुम्ही ते ऐकून घेता ते म्हणजे काहीतरी चुकल्यासारखं एक होतं.
हा हो.
हम् तर मोठ्यांकडनं ऐकल्याशिवाय तिने
हा जेव्हा या गोष्टी म्हणजे लहान मुलांसमोर बोलले जातात तेव्हाच ते शिकतात त्याच्याशिवाय शिकणारच नाही.
बरं आज ती इतकी फेमस झाली ना ती मुलगी. कि तिचे पार इंटरव्ह्यू होतात हे होतात पण तिने दोन तीनच्या शिव्या उच्चार केलंय खरोखर- त्या मुलीला त्या शिवांचा अर्थ माहितीय का हे पण बघितलं पाहिजे ना. आज एक कौतुक म्हणून तिचे सगळे जण कोणी गिफ्ट आणत तिला को काही- य पण शेवटी ती ज्या शिवाय बोलली त्याशिवायचा अर्थ कोणी तिला सांगितलाय का. किदी त्या शिवायचा अर्थ काय असतो काय असतो फक्त ती बोलते बोलते म्हणून चाललय. असं नको ना म शेवटी तिने ते कुठे आजूबाजूला ऐकले ना त्यांच्या घरामध्ये
हम्म.
बरोबर आहे की नाही हे चुकीचं आहे ना
हा आजूबाजूला ऐकले असतील नाही तर घरात कोणी बोललं असेल. त्याच्याशिवाय ति ते शिकणारच नाही.
नाही नाही त्या म्हणजे तिने कशा अशा वापरल्या की एक नॉर्मल असे बोलण्याच्या रू. कठी माहिती कोणाला दिलं नाही तर ती म्हणे बा तुम्हाला जर मी असं बोललं तर तुम्हाला चालेल का. पण एक एवढ्या लहान मुलीने ह्या गोष्टी पर्यंत बोलण म्हणजे थोडस किती पण फॉरवर्ड असू द्या ना आपण.
हम्म हो ते तर आहेच
ऐकिले
आपण साध लहान मुलं घरात एखाद्या वेळे ते बावळवाडला आपण रागवतो आपल्या मुलांना
मग म्हणजे इतकी फेमस आहे ना मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल तिचं बोलणं बघा तुम्ही एखा्या मोठ्या मुसाठी छान शजूकपणे बोलली ती ते बोलणं ठीक आहे नॉर्मली पण मग हे असं बाकीच्या गोष्टींच्या बाबतीत कोणीतरी आक्षेप घेतला पाहिजे तुम्ही तिला फेमस युट्यूब वर फ ए बी वर इंस्टावरर
हा याच्यावर तिला बोललं पाहिजे होतं कि बेटा तू अजून लहान आहे तु ह्या गोष्टी या ह्याशिवाय असा युज करू नको
हा ह नॉर्मल ममधन वगैरे बोलणं ठीक आहे ह
तिला कोणीतरी सांगितलं गेलं पाहिजे त्याच्यावरती
हो ना काहीतरी ऐकावते नवीन असत सध्याच्या पिढीमध्ये तर फारच चाललय
ना ते आत्ताच्या मुलांना म्हणजे सांगायची तर गरजच नाहीये पण ते काय बोलतील आपल्या कल्पनेच्या बाहेर येत त्या गोष्टी त्यांच्या आल्या तर
हो ना आठवत का आपण लहान असताना कधी या गोष्टी होत्या का कधी आपल्या मास्तरांच घरी सांगण त उलट आपल्या आई वडील लिहन तिथं आपल्याला बनते मास्तर मार बाबा यांना
ह
हां
काही करा आवडील तर तेच सांगायचे आमच्याले स्कूलमध्येध्ये आम्ही येणार नाही तुम्ही तुमच तुमचं काही करा माझ्या माझे वडील तर कधीच शाळेत आले नाही माझी आई द्यायची फगण महिन्यातून एकदा ये म्हणजे ते कंपल्सरी होत म्हणून यायची आणि ते टीचर लोकांना सांगायचे की मॅडम तुम्ही अभ्यासाच्या बाबतीत काही तिला पनिशमेंट करा मी काहीच बोलणार नाही तुम्हाला
नाही ना पण सध्याच कसं झालंय ना आधीचे आपले सर टीचर बाई कोणीस् रस्त्यावर दिसले तरी आपण घाबरायचो आता तसं नाही ना उलट ते घाबरतात की हे घर यांचे पालक आम्हाला काय बोलतील यांना हात लावावा की नाही लावावा
हा आताची कंडिशन तीच झाली आताची शिक्षक लोक मुलांना बोलण मारण तर थोडं बोलणं पण दूर आहे त्यांचं असं रागवून आणि आपल्याकडे बघितल्याबरोबर आपण नजर खाली घ्यायचो
मग आपल्याला आठवतो ना अजून लहानपणीचे आपली मार आठवतात सगळे आठवतो की शिक्षक कुठल्या पद्धतीने रागवायचे
हा
आईवडिलांकडे कुठल्या गोष्टीचा हट्ट करण तर बाकीचच होतं सध्या मुलं म्हणजे कुठल्याच गोष्टीला कॉम्प्रोमाइज नसतं
पाहिजे मागितलं म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या दिवशी नाही तर त्याच दिवशी संध्या काहीतरी हजार पाहिजे असतील गोष्ट अेऊनेलेली मु पेशन्सच राहिले मी आताचे
नाही बिलकुल नाही नशिबाने त्यांना भेटत पण मग ह्या गोष्टीच कुठेतरी क्रिक होत चालला
हा
एक म्हणजे स्वतःच्या बळावर मिळवण्याची कॅपसिटी त्यांची कमी होत चालली आणि ही गोष्ट आपल्याला सहजासहजी भेटते
हा रडलं की मिळते मग मुलं पण तेच करतात तोच पर्याय शो तात की नाही आपल्याला रडल्यावर भेटून जात मग त्याला काय हे करत बसायच. मी त् य.. माझ्या मिस्टरांना तेच सांगते की तुम्ही ना त्यांना बोलत राहा त्यांचे प्रत्येक लाड पूर्ण नका करू असं सांगत राहावं लागतं
एक नॉर्मली काय करायचं माहिती आहे का मुलांच्या बाबतीत जर चार -पाच दिवस त्यांना ती वस्तू मागू दिली पाहिजे म्हणजे त्यांना पण कळलं पाहिजे कि ही वस्तू मिळवायला काहीतरी टाईम लागतोय बुवा आपल्याला म्हणजे आपण त्यांनी आज मागितली आणि इमिजिएट त्यांना द्यायची हे पण कुठ तरी नाही केलं पाहिजे हे की नाही?
माझे मिस्टर तेच करतात मग त्यांना सांगत राहावं लागत अहो नका देऊ तुम्ही थांबा थांबा सवय होऊन जाते आणि आता मग हा हम्म त्या मुलीला तेच होऊन गेलंय मग पहिले कसे देऊन द्यायचे आता कसे देत नाही पहिले मग तिला ते सांगित तल की आता पहिले-पहिलीपेक्षा आता आपल्याकडे पैसे कमी झाले तिला त्या गोष्टीची जाणीव करून द्यावी लागते घडी- घडी
जाणीव करून देणं हे फार गरजेचं आहे पुढच्या पिढीला कारण आपली तरी वेळ निघून गेली पण त्यांची वेळ पुढे कशी असेल याचा आपण अंदाजच बांधू शकतो शकत नाहीये
हो ना
एक तर कॉम्पिटिशन इतक्या वाढल्याय त्याच्यात जॉबलेस होणार आहे महागाई खूप पेटणार आहे म्हणजे या पोरणनी कसं सर्वाइव करावं हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहणार आहे खूप मोठा प्रश्न आहे हा म्हणजे कधी- कधी तर असं फ्युचरचा विचार करून सुद्धा भीती वाटते की कसं होईल पोरांचं पुढे
हो -हो मला तर खरं आता टेन्शन यायला लागलेय की आणि मी इथं तर आलोय खरी मग आता लाईन कशी लावायची सगळ्या गोष्टींची सगळं रेंट म्हणजे घर आहे ते रेंट नेय दुकान पण दुसऱ्याच्या दुकानात काम करतात आता
ह
जबाबदारीने एकदम काम करावं लागतं सगळ्या गोष्टी सांभाळाव लागतात ना
ते सगळं ठीक आहे पण आपलं तरी निघून चाललं पण यांचं पुढे काय? कुठे जॉबला गेलं तर पाच जागा असल्या तर पाचशे मुलं उपलब्ध असतात तर कसं काय करायचं आत्ताच्या पिढीने
हम्म
इथं पर्यंत तर पोहोचलो पण यांच पुढे कसं होईल मोठं होईपर्यंत ते काय- काय बदल होतील आणि काय- काय आपल्याला बघावे लागतील याचा अंदाजच बांधता येत नाही कुठल्या गोष्टींचा
हम्म ते तर आहेच खरंच अंदाज बांधता येत नाही आ हो- हो चालेल